हॅलो.
हॅलो. हा बोल. काय कराल्यास?
काय नाही बसलोय घरी. हम्म. तेच करालोय.
काय झालं काल? झालं चहा पिलो आत्ताच मगला फोन लावूया.
काय झालं ते सर्टिफिकेट आणायला द्यायचं तेज?
अग ते काल जुबेर सरांना मेसेज केलतो. तर सर म्हणले मी तीन दिवस बाहेरगावी आहे. काम कामासाठी. आल्यानंतर मेसेज करतो. हा ठीक आहे म्हंटलं.
हा.
मी कसं मी कसं ते पर्सनल विचारणार
मग आता उद्या कॉलाजवर जायचं म्हणालतो तेच काय करायचं हे आनायसाठी बोनाफाईडला
हम् हम् जर तुला अर्जंटमदे पाहिजे असल तर जाऊया नाहीतर दोन्ही एकाच दिवशी करूया
अर्जंट मध्ये अस पाहिजेल हाय असं नाही सोड खर मम्मी ते मम्मीचं काय तर काम आहे ग काय ते करायला जाणार आहे ना मम्मी बोनाफाईट आणली की ती जाणार आहे करायला म उशर कशाला लावायच म्हणून जा म्हणलीती बघतो तरी पण आता नंतर विचारतो मम्मीला
चालतय घे
नाझिया म्हणलेली नाझियाला सांगितलेलो स्टेफीला विचार
कशासाठी
अ हेच्यासाठीच की कॉलेजमध्ये जायला
अ बरबर
हा मग जर कन्फर्म जायचं असल तर तिला विचार म्हलेला निझिया तिला काय सांगा नाही ना विचारतो म्हणलेलो तिला बघू आता मम्मीला विचारून सांगतो घ्यायच असो तर सांगतो ती स्वाती पण फोन केलती वाटत नाझियाला
हा
अ म्हणजे एमसीए च कॉलेजेस तेन विचारयला चेतन सारांना जाऊया काय कॉलेज मध्ये
कसली
एमसीए ची कॉलेजेस बघ कुठ चांगले आहेत काय असं चौकशी करायला जाऊया काय ती बहुतेक डि. के. टी च म्हनाल्या ती
हा
बघू मग काय करत्या स्वाती हम
म आम्ही काय चौकशी करणार
काय माहिती काय करणार हाय म्हणजे जरी इथं डि. के. टी ला घेतल नाहितर बाहेर म्हणजे कॉलेजेस कुठली आहेत अस बघायला
हम्म
आणि कुठली म्हणजे घरातल्याना सांगायला बरं पडत त्यामुळ आपल्याला म्हनालती मग बर म्हणलं बघूया सांगतो माझं पण बोनाफाईडच आठवलं मला जायचंय जाऊया म्हणटलो मी अ बर म्हणली सांगतो स्वातीला
चालतय की
तेच मग तिथंच जाऊन जरा कायतर लई दिवस झालं भेट पण आपण सगळे खाऊन पिऊन आलो असतो अंजलीला फोन केलतो कॉल काय उचलली नाही तिनं
का
काय माहिती उचलली नाही परत काय मॅसेज
हा ती दीदीकड गेलिया
गावाला गिलिया ती.
तेच कि दीदीकड.
हम्म
ट्रीपला ट्रिपचं पण प्लॅनिंग करायच हूत पहिलं आपलंच काय फिक्स
जोरात बोल ऐकू
हॅलो!
मी नाही ती आगं मला तुजा आव हा बोल.
ट्रीपचं पण ग आपण स्टेफी म्हणली आपल्याला कॉलेज सपल्यावर जाऊया जाऊया आण कु ठ काय विषयच नाही परत.
व्हय आपण तसं भेट्यावर काढुया विषय
तेच की तेच म्हणलो आपण भेटूया सगळ्यानी ठरवून मग हे करूया मला आलता सकाळी फोन केलती स्टेफीन तिझ तिला कार्यवर मला
व्हय चालू कील्या?
व्हय.
मला म्हणली
तिला टास्क आलता, व्हय आल ता आलाय वाटतं तिला आजच का काय तर पै दोन कॉल कुणाला तर केलोय म्ह णली आणि दुसरा तिसरा कॉल तुला करालोय म्हणली मी पण करू का विचारलं तर म्हणल्या आता बँकेत चालोय म आल्यावर कर बरं म्हणलं म संध्याकाळी करतो.
चालतंय बाबा भडंग आणि पाहिजे नको म्हणालात. तेच काय ठरना माझं.
कुठली पुण्याची पण बघालतिस काय काय बघितलीस तर काय?
तेच की ते एकाएका कॉ निम्या कॉलेजांच प्रायव्हेट ऍडमिशनच आहे निम कॉलेज कॅपरॉग मध्ये ते काय समजनाच झाल
हा
का नव्हचं बाई हे लई झंझट झालंय बाई.
बघनार नाहीतर गप्प हिताचं घेणारं.
काय काय इथ कुठ इथली तर कुठली कॉलेज काढल्यास तू?
आजचं काढलोय. बंदच केलोय
तेच झालंय मी पण तेच नुसत आस दिवसभर टाइमपास, टाइमपास, टाइमपास, चालाय बघ.
का व्हय का काय म दिवसभर झोपायचं उठायचं,
नाहीतर काय, आणि का आजोबांची तब्येत बरी आहे तुमच्या?
नाही आजून तसचं आहे.
तसचं आता पावसाच तर आणि हेच
पावसाळा बरा उन्हात नको बघ
होय, तुमच्यात लई गरम होत नसल मला वाटतय स्लॅब असल्यामुळ?
होय नाही होत तरी पण या वर्ष उष्णताच जास्त होती.
लई होती बाई आमच्या घरात तर एवढं गरम हुईत की नाही काय बोलायलाच नको एवढं
होय ग पत्रात जरा पत्रा तपतोय ना.
होय, तेच की. पत्रा तापतोय इकडच्या जुन्या घरात दिवसाचं गरम होणार. आणि तिकडच्या घरात रात्रीचं गरम होणार, हिटरमध्ये घेयल्यासारखं वाटत अस
अम् आणि ती, ते काय म्हनाल तो मी? किचन मध्ये तरी जाऊ वाटत नाही बाई दुपारी.
तेच कि सगळ ते गॅस धगा असतया हे ते त्याच्यामुळे लई गरम होतई. तरी आज आणि पाऊस पडलाय बई जरा, आता पावसाळा चालू झाल्यासारखं वाटालंय.
जरा अस च बर आटले पाऊस कमी पडला असला तरी, अ वातावरण
अटलिस्ट पावसाळा चालू हा असं वाईब तरी याल्यात.
तेच ग आजच्या वातावरणामुळे वाटालय ग.
होय तेच की, चालू हु दे बाई पावसाळा नाही तर अवघड व्हायचं दुष्काळ पडायचा.
पडालय आता.
तेच कि पाणी सोडनात अग किती किती दिवस?
हम्म सुरज, आ, गॅस बुकिंग मधली, त्यातलं गॅस बुकींग
गेल्या वर्षी केवढा पाऊस पडलेला. ह्या वर्षी पाऊसच नाही, ह्या वर्षी ऊन हु म्हणून.
हा आणि काय, आपल्या पसंतचे तुझं पण आजुन चालू झालं नाही. नाय. नाही तरी पण त्यांना कॅपराऊडच असतय डिप्लोमाला.
हा दहावीच्या मेरिट वर असेल ना त्यांच.
बय. खरं त्यांचं पण अजून चालू झालं नाहीत कॅप्राउन. मिळतय खर त्याला ए आय पाहिजे आहे ग. आणि ते ए आय, ए आय काय अगं डी के टी ला घेतोच म्हटल्यात ग, खरं ए आय गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये बघाल तो मी खर गव्हर्नमेंट कॉलेज, तीनच आहेत ज्याच्यात ए आय हाय.
कुठ, कुठल कुठं हाईत ती.
एक मुंबईला एक आमदा अ औरंगाबादला हाय. आणि एक कुठ तर म्हनलेली नागपू
म तेने पण लांबच हाईत की तुला लांब पाठवायचं नाही म्हणत्यात नव.
हा तेच की मग डी के टीला घ्यायला पाहिजे कारण डी के टी गव्हर्नमेंट नाही आहे ना. जर गव्हर्नमेंटल गेलं तर फक्त आठ हजार फी. आणि साठ हजार होस्टेल वर्षाच.
म भारी आहे की खर तर लांब पण पाठवायचं नाही म्हणत्यात डी के टीची किती फी आहे?
डी के टीची त्याला चांगला मार्क आहे आणि एस सी बी सीच तेन कट करून पस्तीस पडत्यात.
तरी त्याचा डिप्लोमा तीन वर्ष पस्तीस मध्ये होईल. गव्हर्नमेंट कॉलेजला. तीन वर्षाचा.
मग तेच म्हणलो. मग एवढ्या लांब जायला पाहिजे. मुंबईचं वातावरण एवढा भाग आहे.
मुंबईला काय नाही सोड. मुंबईला तर असं नाहीच. आणि तो लहान आहे त्याच्यामुळे असं सोडणं पण चुकीचच आहे त्याला.
हा इकड गवर्नमेंटकडं कड ए आय नाईए ग.
मग कायेय तिथं?
सिविल. मेकॅनिकल. सगळं हाय की.
त्याला त्याला स्वतःला आय टी ए आय मध्ये घ्यायचं का? असं दुस्स कुणाचं ऐकून म
नाय त्याला स्वतःला घ्यायचंय. ह
स्वतःला घ्यायचंय व्हय?
केम
मग असुदे म काय करायचं आता. घ्यायचय का त्या नहीतर ज्यात आवडे त्यात घेतलं तरच अभ्यास होतोय माहिते.
सगळे म्हणालं की सी एस घे. इथं सी एस लई कॉलेजलाए गव्हर्नमेंट लई कॉलेजेस मधे सी एस हाय. खरं त्यो म्हणालाय का सी एस ला खूप च स्कोप हाय.
तेच झालंय. आणि त्याला ज्यात आवड आहे. त्यातच घेतलेलं बरंय. नाईतर आपल्यावरून अनुभव घेतला अस नाही होत काय बाई. खुळ्यागत होतय.
आणि अग आपलं सी एस ची परिस्थिती माहिताय नव्हं.
होय तेच की. आणि तरी पण उगं आणि एकव्या मुलींना स्कोप पास हाय सी ए हच्यात आय टी फिल्डला. म मुलांना नाय कमीचाय.
तेच की म्हणून तर
कशाला त्या विषयात त्यांना आपण एक त्याला त्यात- काय झालंना. तर म्हणार तुम्ही सांगितलं म्हणुन मी घेतलो. असं व्हायला नको.
फायदाय ते काय आता.
तेच की.
घेऊदे बाई त्यांना ज्यात इंटरेस्ट आयत् त्यात केला तरच तो अभ्यास करनार. नाही तर नाही होत अभ्यास.
होय. आणि मग काय पण झालं तर म्हणणार आणि ग तुम्ही सांगीत लेला म्हणून.
म्हणून घेतलो. तेच होणार ग ते. मी-मी त घेणार होतो तुम्ही घेऊ दिला नाही.
मग डीकेटीला हे हाय. म जो एक्स्ट्रा पैसे गेलेत तरी जवळे त घरात त राहिल. घरातलं जेवण
होय ऍटलिस्ट र येऊन जाऊन. येऊन जाऊन करल. तेच की.
हां.
हॉटेलला आणून आपला ह्याच्यात राहतोय ग.
घर आणि ते पण काय म डीप ह म इथ यायला केला तर डडीकेटीला प्लेसमेंट त्यां चांगलेत. कि मग नाहीतर म डिग्री डिग्रीला कुठ तर बाहेर बघायचं.
हा म डिग्री ला काय तवर मोठा झालेला असत.
हा ते तीन वर्ष मोठठा झा-झालेला असतोय ग. ह.
तवा चालतेय स आता तेवढकर म्हणास डिग्री ह्याच्यात आणि जरी डिप्लोमावर जरी जॉब लागला. तरी मग काय चांगलच आहे.
ग मग काढून पण टाकतात. आपलं बीसीए सारखंच बीसीए पेक्षा कमी बाजे तर
हा होय होय.
गरी करायलाच पाहिजे त तर बघू की आता कॅपराऊंड मध्ये कसे कस होत. जर ते आहेत कुठ तर कोल्हापूर पॉलिटेक् निघला ते नासत कणी तर मग काही विषय नव्हता. ते तर ल चांगले कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे. चंदला नाही.
होय वालचंदा होय अ ग वालचंदा एम सी ऐ पण नाहीे ये वाटतं.
होय का नाही म मी परवा तुला मग पहिला पण सांगाल तो एम सी ए नाही आहे. वॉल्शनला तर तू हाय हय म्हणलीस.
अगं मम्मीच की माझी आमची सांगाल त मला हाय हयाय. परवा तीच सांगाला नईए नईए्.
त्यात ते कॉलजनचं कुठं नावच आलं नाय हं. मू डी वाय पाटीलचं पण कायतर ऍडमिशन होत आल्या अगं. कायजेने
हा दिवाय पाटील लूय की ऍडमिशन प्रायव्हेट मधन झालंत खरां.
हम्म कॅपराऊंड ला एक दोन तीन कॉलेजेस आहेत.